नमस्कार
नमस्कार
काय रे आधित का थकलेला का दिसतोयस तू
अगं काल रात्री खूप उशिरापर्यंत मोबाईल वापरत होतो ना त्यामुळे फक्त चार तास झोप आले
अरे बापरे मग दिवसभर कसं वाटत असेल तुला
दिवसभर तर डोकं जर जर वाटल्यासारखं झालत वर्गातही लक्ष लागत नव्हतं
म्हणूनच म्हणतात हो बरोबर आहे झोप तर लागणारच आहे तुला म्हणूनच म्हणतात ना चांगली झोप ही आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे
मला पण असं आता तम
काय म्हटलं तू ब हॅलो हॅलो
हा हॅलो
हम् का म्हटलं तू
मी म्हणलं की झोपीमुळे आपल्या शरीराला मला वाटायच झोक म्हणजे फक्त आराम
नाही रे जो पुढे आपल्याला शरीराला अनेक मेंदूला विश्रांती मिळते दिवसभर काम केल्यानंतर शरीर पुन्हा ताजे तमाने होत
म्हणून सकाळी चांगली झोप झाल्या झाल्यावर फ्रेश वाटतं
हो अगदी बरोबर पुरेशी झोप झाली तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते
मला परीक्षेच्या वेळी वाटायच्या की रात्री जागून अभ्यास केल्याने जास्त फायदा होतो
नाही रे झोपेमुळे आपल्याला शरीरातील आणि मेंदूला विश्रांती भेटते दिवसभर काम केल्याने पुन्हा ताज तवाने होते पण अगदी बरोबर बोलला असतो पुरेशी जोप झाली तर दिवसभर उजा टिकू राहते
मला परीक्षेच्या वेळी वाटायच्या की रात्री जगून अभ्यास केल्याने फायदा होतो
नाही तस तर काहीच नाहीे शरीराला मेंदूला विश्रांती लागते पण त्याचा उलट परिणाम होतो झोप कमी झाली तर लक्ष कमी लागत आणि आठवणतही कमी राहतं
म्हणजे अभ्यासासाठी झोप महत्त्वाची आहे का
हो नक्कीच अभ्यास केलेली माहिती मेंदूमध्ये व्यवस्थित साठवण्यासाठी झोप आवश्यक असते
पण विद्यार्थ्यांनाही रात्री उ
ह हॅलो
हॅलो
काय म्हंटलं तू
मी म्हणल विद्यार्थ्यांना मग रात्री उशिरापर्यंत जागणं टाळायला हवं ना तेव्हाच तर पेेपरामध्ये चांगल चांगलं लिहू शकणार
हो नक्कीच अभ्यास केलेली माहिती मेंदूमध्ये व्यवस्थ साठवण्यासाठी झोप आवश्यक आहे हो विशेषतः परीक्षेचा अंतर झोप बरोबर झालेच पाहिजे
पण आजकाल सगळेच मोबाईलमुळे उशिरापर्यंत लागतात ना
हाच तर एक खूप मोठा प्रश्न आहे सोशल मीडिया गेम्स आणि व्हिडिओज बघण्यात वेळ कसा जातो हे कळतच नाही
माझ्यासोबत आणखी दोस्थ दोन तास निघून जातात माहतीच नाही पडत
हो तेच त्यामुळे झोपेची वेळ निघून जाते
मग सकाळी उठल्यासही त्रास होतो ना
हो तेच म्हणूनच तर दिवसभर आळस येते मग
हो एकदम खरंच, कधी कधी डोळे उघडे ठेवणं सुद्धा कठीण जातात ना.
हो बरोबर. झोपेचा तर मुळे चिडचिडी वाटते.
हो, आई म्हणते की मी झोप कमी झाली की लगेच रागवतो.
कारण मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही म्हणून.
मग एका दिवसात किती तास झोपायला घ्यावी? ज्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहावे.
मोठ्या व्यक्तींनी साधारणतः सात ते नऊ तास झोप घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी पुरेशी झोप खूप महत्वाची आहे.
म्हणजे रोज एकाच वेळी झोपणं चांगलं आहे का?
हो नियमित वेळ पाळली तर शरीराचं वय जैविक घळ्यात व्यवस्थित काम करत.
झोप चांगली यावी यासाठी काय करावं?
झोपेचा आधी मोबाईल कमी वापरावा. चाय, कॉफी टाळावी. शांत वातावरण ठेवावे आणि रोज ठराविक वेळी झोपावे.
काय म्हणलीस तू?
अरे झोपायच्या आधी मोबाईल कमी वापरावा. चहा, कॉफी टाळावी शांत त वातावरण ठेवावे आणि रोज ठराविक वेळी झोपावे. याच्यातही व्यायामचे फायदे असू शकते बरं.
खरंच चांगली झोप झाली की दिवसभर सकारात्मक वाटतं ना‌.
हो नक्कीच! नियमित व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप येते.
छान! म्हणूनच झोप की लक्झरी नाही मी गरज आहे.
काहींना तसं वाटत असेल तरी दीर्घकाळ झोप कमी झाल्यास आरोग्य वाईट परिणाम होऊ शकतो.
काय म्हणलीस तू?
अरे व्या- झोपायच्या आधी मोबाईल कमी वापर बस. एवढंच आणि काही तास वाटते तर दीर्घकाळ झोप कमी झाल्याचा आरोग्यासाठी वाईट परिणाम होऊ शकतो. असं बोलली मी.
चांगली कल्पना आहे.
हो बरोबर म्हणूनच झोप ही लिव लक्झरी नाही ती गर ती गरज आहे आपल्याला.
हो बरोबर बोललीस तू. पण लक्झरी पण तेव्हाच मिळेल ना, जेव्हा आपण अ म्हणजे झोप झोप कमी करून, आणखी काम जास्त करून.
हो म्हणून झोप म्हणूनच आजपासून तू एक काम कर, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरू नको.
हो ठीक आहे, पण मग त्याचं काय नंतर काय.
नंतर काय होईल. छान झोपायच्या आधी पुस्तक वाच किंवा हलकां सं संगीत आईक.
एक. हो का?
ती तर चांगली कल्पना नाही आहे का?
हो पण सकाळी जे आपण लन केलं ते सकाळी पण तर झोपच येते ना. काय पण काम करायला बसत तर लोक म्हणतात की फ्रेश वाटते.
नाही. जर तुझी झोप बरोबर व्यवस्थित झाली तुझ डाय तुझ तू तुझा आहार बरोबर व्यवस्थित झाला तर मग कसलीही तुला झोप लागेल नाही सकाळी आणि सकाळी खूप स्वस्त वाटेल तुला.
हो का? तू तू हा टाइमटेबल फॉलो करते का?
हो आणि लक्षात ठेव चांगला आरोग्य, चांगला अभ्यास आणि चांगला आयुष्य यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हा तीनही गोष्टी तितक्यात महत्वाची आहेत.
हो ते तर मी रोजच करतो. व्यायाम हेल्दी खाण तिथे मी रोजच करतो.
आजच्या चर्चेतून तुला समजलं की झोपे झोपेची किंमत काय आहे.
हो मला कळलं तुम्ही सांगितलं तर मला खूप चांगनी समजलं आणखी आता मी लगातार एक महिनास कमी म्हणजे लवकर झोपी आणखी लवकर उटे
हो हा बरोबर तू ट्राय कर. तुझा जीवन तुझी सायकल बरोबर रुटीन वर येईल. हो आणि वेळेवर झोपणं हीच सर्वात चांगली सवयी आहे.
हो बर बर ठीक आहे. तुझ्या आयडियासाठी खूप धन्यवाद. चल आता ठेवतो पण फोन.
हा चांगली झोप म्हणजे चांगला आरोग्य. धन्यवाद.
हो.